हॅलो बोला साहेब. बोला म्हणल साहेब.
हॅलो.
बोल ना.
काय चालू ये?
हॅलो काही नही बशले.
आवाज येत नाही नीट तुला.
लेट आवाज येईन बेन नसेल मला आता
ते माय मोठा आवाज येण्यास पहिले स्पीकर ला होताना फोन.
काय?
अरे तो मग तो लईच बारीक आवाज येवू रहायला.
आत येऊ राहिला.
नाही ना आता येवू राआला आवाज पण कसं बारीक आवाज येवूराला
ते के असन प्रॉब्लेम आहेना त्याचा
हा.
सहा कॉल चालत रे एका जणाला.
अरे बाबा ते नाही. पण आवाज म्हणजे आवाज येवूरलथा. आपण मग स्पीकरचा प्रॉब्लेम थोडा कमी पडले सारखा इतका बारी आवाज येतो डायरेक्ट मोठ कसा आपला स्पीकर वर फोन ठेवला सहजी हा चालू फक्त बोलत राहय काही बी नाही परत असंच आवला दहा मिनट उशिरा
हा-हा.
हो ना, आता खरंच ना मला बारीक-बारीक आवाज येऊ राहिला.
किती टाइम हे?
आता काय लेक्चर झाला. दहा मिनिट एवढं कॉल करू नंतर दोन घरी जायच्या टायमाला, जसं तिकडं रनिंगला अरे दहा, अकारा बाबा ते नाही म्हण मला. आता ते बाहेर आवाज चालू आहे ना! तर मला काहीच आवाज आहे. माझा येऊ राहिला तुला?
हा आवाज येऊ राहिला, एकदम मोठा.
केस नाही पण मला तुझा आवाज म्हणजे माझं ह
सगळे नाराज झालं.
कोण?
सागऱ्या.
सागर का? काऊन?
ते म्हणे, मला फोन लाव दे म्हणे, असं तसं!
मग?
मग फोन होईल, ए मम्मी चे फोन वरून फोन कुठं करू मी त्याला!
हा तेच तर म्हणतोय नंबर दुसरा आला.
हा.
म्हणे मालचीन का मालदार म्हणतो तो.
सागर.
हा येतील का कोण?
काय माहिती येते का नाही आता पैसे पण फी भरस तवर. किती टाइम आहे, अजून तेढं.
मघ ना पाच वाजे तो घे ना.
पाच वाजेलाे का? पाच नाही येणार एकटू घरी.
हा.
ग्राउंड ला जा ना आपल्याला.
अव ना.
बरं-बरं किती वाजता जाणे.
जाऊ पाच वीस, साडेपाच ला निेघन घरून.
साडेपाच ला का?
अ म्हणजे पाच वाजून पंधरा, वीस मिनटात निघू बाबा.
तू किती वाजता निघणार तडून.
इरूम पाचला निघु, घरी यायला सहा मिनटं लागत मला.
हा का.
हा ना, घरी आत पाय घेतो पाच पंचवीस लोक तडे तोम् माझे दिवशी.
आता कुट हॉटेल ला आहे काय? बाबाजी.
नाही रे बाबा येडच बसेल खाले लॅब म्हणे लोक राहते गावातली वरती येणार राहते.
हा का, मला वाटलं होत हॉटेलमध्ये बाबाजी चाहा घ्यायलाला का? ते मडर बीडर करतील दहा मिनिटात.
चहा घ्याया चा राहिला, हा. करण्याम कू वातले बाबा, आज आच्या करण होता. आजची मानकरीकरण.
हा का.
हम्म.
सागर कस काय लवकर आलाय?
का नाही यार काय सांगता येणार नाही.
त्याला ताना य लागतंय ना‌.
नाही न का म्हणता दादा चालोनी.
म धुरलल.
रहा आता आजरूनला.
तोले बारीकवर पहिल्या बारीेत स्पीकरला ते काही झाला अन्. हा.
दिसत म्हटलं यार मोबाईल वाजू रायला.
काय आणलं? हो का.
मोबाईल टंग टंग वाजत होत मग.
हा हा हा.
म्हटलं मला कोण फोन करू लागल पण मग राहि तो फोन येत होता मग म्हटलंर व्हॉट्सअपला इंस्टाग्राम नाही.
तप. तो फोनय लागातो मग पंचाळीस मिनिट लागतीलेक्ची रुून पंचाळीस मिनिटं बाकी होती.
हम त्याच्यामुळे ते आलं मंग मग आता नंतरच लाऊ म्हणलं म्हणलं आता दहा मिनट बोलून घेऊ तीन होऊन जातील संध्याकाळी दोन बोलू.
ह आता तीन होईन म्हणा आपले कॉल आज.
कोणाच आहे.
उचलत नाही मी काना फोन काढ रालो तुला ते रम चालले तेव कानावर. कोण भेटलं. कोण भेटलं. कोण भेटलं सांगा ना.
हॅलो.
हॅलो.
हॅलो हॅलो राहुल लोंडेे स्पीकर. फोनच येऊ राहिल र मला तो आवाज येणार नाही आता मला काहीच लगी चालू रऊदे फक्त.
रेंज चा प्रॉब्लेम आहे.
विष्णू भाऊ काय म्हणत.
करे
हॅलो,
विष्णू कोण फोन कराले.
हे आणत असन.
हे कांदा च आणत आणि त मंग सहज लावला असल कुठे जाय मंग.
होना. सेटिंग
आ,
काही जुगाड लावेल आहे का म्हणलं.
कायच
फायनल लोक जायचं.
आ,
फायनल लोक जायचं.
नाही रे.
मग
जुगाड लावला असता त आता लोक झाल नसतं का ह्याच भरती मधी.
मला वाटलं की पैसे बीइशे दिले काय तुम्ही मला वाटलं की लावून रायला पैसे देऊन काहीतरी.
नाही नाही असन तर सांग बाबा तोया माग चालतो मंग मी बी.
आ हा चालतो
मंग बरोबर आहे आ तू लावणार असन मला माहित ना,
मी कुठं लाऊ.
आ,
मायाकडं लावू काय, घे म लावून मग तुला किती देऊ? किती देऊ तुला? किती पैसे देऊ म्हणलं मय भरून टाकन. एक काम कर सु सुकून चहा घेऊन घे. सुकुन चहा ची शाखा घेऊन घे. सुकुन चहाची ठाखा सुकुंन चहाची शाखा घेऊन घे म्हणलं.
काय ची चहा ची का?
हा,
अ नाही चालली तर तिला का केळ काढून देऊ.
ते बनवन थोडं विकनं पडतं ते
हा तेवढा आहे. तिने पण घेतली बी पाहिजे ना,
देत दे तुला देत दे क ते बाकीच नाही फ्रूट थोडी विकते ते. बनाना न ते नाही विकत ती. केळ वगैरे थोडे विकते ते चहा चहा बटर अनते
सेफ ते ज्यूसचा टाकलं चाललणारे मग ते चहा ठेऊस तरं-
हा केळ मिक्स केळच आणि पाईनॲपलच अन ते ज्यूस सगळं मिक्स का?
संतरा झालं मँगो मोसंबी मिक्स मिक्स करून नेतो का ते? हम्म,
चालण ता ते दुकान जर टाकलं ना ते शंभर टक्के
हा, होव का. आह,
बाकीचं नाही. सांगणार बाकी चहाच चहा बी चालते. म्हणा. चांगली
हम हम!
बर्‍यापैकी चालते. चहा बी
हे बग बाहेर राहील रे कसं राहतं! लोकं घेतात थंडावा च्या कोणी घेत कोण नाही घेत अस होत.
हा चहा घेत कोणी घेत कोण घेत नाही. ते फ्रूट ज्यूस असल्यानंतर मानत रव्यात दिलं होतं ना चांगलं राहते. त्याच्यामुळ-
हम्म हम्म
मन
काय आणल!
लॅबला बसणारे काय म्हणल आता.
हा आता दहा मिनटे वेळ काढलं म्हणलं! आता जरास बोर झालं म्हणलं.
हं हं
हॅलो म्हणल्या खानदान नंतरून आह!
आता किती वाजे लोक बसशील ना आता? किती वाजे लोगबास डायरेक्ट दोन घंटे, दोन घंटे
दोन
पाचला निघशील
हा
बरं हे मग
हो
मी आवरून ठेवन मग ग्राउंड ला फोन
अ तू येशील का! पण तू भलता आणि टायमावर मी सांगेन चाललो. इकडे चाललो.
आता चालो मी एका ठिकाणी बाहेर
कुठं!
ताट शिवरी चालतो का?
नकोन वापस मग?
वापीस साडेचार
नाही येत. नही मग तू रनिंगला राव
कोण म्हणलं ना?
हा काय चाललंय. का थोड्यासाठी आता दोन तास येऊन जाऊन तर होईन का?
होत रे येन जान
आ
याता जाऊन जरा का काम हे
उद्याकडे जायन मग
उद्याकडे कायला ते नुसतं जाऊन यायचंय! फक्त काही आणचं नाही.
इतक्या अर्जंट काय येतो. मग नाही तू रनिंगला
नाही रे येणार शंबर टक्के
येशी